हॅलो
हां बोला
नमस्कार कस आहे
म्हणजेच
ह आज मी त्यवहाराचे महत्त्व या विषयावर माझे विचार मांडणार आहे
हा
अं भारतातील सण हे आनंद संस्कृती आणि सामाजिक एकतेचे प्रतीक आहेत ते जीवनातील एकाकीपणा दूर करून अ बंधुभव सकारात्मकता आणि पारंपरिक मूल्याचे जतन करतात सण हे आर्थिक अ विकासाला गती देतात आणि अ वाईटावर चांगलाच्या विजयाची आठण करून देतात ते जीवनात नवीन उत्साह आणि रंग भरतात
हॅलो
हॅलो हॅलो हां बोला ना
हॅलो.
हॅलो.
हा बोला
आवाज आहे आ आवाज आहे
हो येतोय ना बोला ना
हां हां अ त्योहार आपल्या जिंतात नवचैत्याने निर्माण करतात. रोजाच्या धंदाकीय जिवतात माणूस काम अं जबाबदान्य आणि अं तणाव यामध्ये अडकडून जाता अशा वेळी सण उत्सव त्याला आनंद उत्साह आणि विश्यातीदे देतात. तुम्ही काय विचारते.
काय?
तुम्ही काय विचारते तेहार अ सण म सण सण सण माते.
सण येतो आपल्यांना खुशी वाटते सग सगळे लोकं एकत्र होतात. हॅलो.
हा हा.
बोला.
सांस्कृतिक वारसा आणि परपंचे जतन स्तण आपल्या आपल्या प्राचीन परंपरा रित्तु आणि संस्कृतीची ओळख करून दो देतात. उदाहरण अ जे अ गुढीपाडवा गणेश उत्सव आणि दिवाळी.
हां बोला.
हा अ सामाजिक एकता आणि बंधुभाव स्तणा मुलीये. आपापसाथीत प्रेम आणि बंधुभाव वाढतो.
हम्म बर बर.
सामाजिक एकता अस आणि मानसिक आणि आध्यात्मिक आनंद. सणासुध्याच्या काळात लोक आनंदी आणि उत्साही असतात. हे सण आत्मिक शांती आणि धार्मिक श्रद्धेचे प्रतीक आहेत.
हम्. तरब.
तुम्ही पण बोला तुम्ही काय अ विचारते.
म्हणजे.
म्हणजे तुम्ही का तुम्ही तुम्हीची बी तर काय विचारते. अ सण अ सण अ ते वाटे.
हम्. सण आवेत सण येतो तर खूप खुशी येते सगळे लोकं जवळ येता. मग.
एक एकत्र साजरा करतो त्याचानं खूप काही शिकाय भेटतो.
तुम्ही काय तयारी करते सण आवे अ आते तो.
सण येतो तर मग घर वगैरे साफ करायचं अ घर वगे वगैरे धुवायचं सजवायचं जसं की दिवाळी येते तेव्हा आपण घर कसं सजवतो ऐस झगमग दिसतं. लाइटिंग वगैरे लावायच्या असं काही खूप खूप काही करतो.
हम्म आणि आर्थिक महत्व च्या सणाच्या काळात बाजार पेटेत तेजी असते. ज्या मुली स्थानिक अर्थव्यवस्था व्यापार आणि रोजगार मला चालन मिलते.
हा बर बर.
अं महाराष्ट्राचे अनेक सण मोठ्या उत्स उत्साहारे साजरे केले जातात. गणेशउत्सव, दिवाली, गुढीपाडवा, मकर संक्रांती. होळी, नागपंचमी, अ र रक्षाबंधन, जन्माष्टमी, नवरात्र आणि दसरा हे प्रमुख सण आहेत प्रत्येक सणाची स्वची वेगळी ओळख आणि परंपरा आहे
बरं बरं
अ गणेश उत्सव अ का महत्त्व अ गणेश उत्सव हा महाराष्ट्राचा अत्यंत लोकप्रिय सण आहे या सणाची श्री गणेशची स्थापना केली जाते लोक एकत्र ये येऊन भजन कीर्तन अं सांस्कृतिक कार्यक्रम आणि समाज उपयोगी उपक्रम आयोजित करतात या सण मुले समाज एको एकोपा आणि बंधुत्वभव वाढतो
बस बर
गणेश उत्सवाची तुम्ही काय तयारी करते
गणेशोत्सव येतो तेव्हा अगोदर आठ पंधरा दिवसापासन तयारी चालू होऊन जाते
लान मुलांचा आनंद असतो मग मोदक बनवतो अ मंडप सजवतो लाइटिंग वगैरे लावतो अ गणपती घ्यायला जातो धूमधामने गणपती आणतो मग पूजा वगैरे करून स्थापना करतो ह खूप रात्री घर बैखेता
हा खूप जश्न होते नि आणि गणेश उत्सव ही महाराष्ट्राचे अत्यंत लोकप्रिय सण आहे
हा खूप लहान लहान मुलांचा तरच खूप आवडत आहे
स्थापना केली जात लोक एकत्र येऊन भजन कीर्तन सांस्कृतिक कार्यक्रम आणि समाज उपयोगी उक्रम आयोजित करतात या सण मुले समाज एकोपाणी एको एकोपा आणि बंधुत भााव वाढतो
बरबर
अ दिवाळी ह पण प्रकाशच्या सण म्हणला जातो या दिवशी घर स्वच्छ केली जातात दिवे ला लावले जातात आणि मिठाई वाटली जाते अ दिवाळी आपल्याच्या अंधारावण प्रकाशाच्या आणि अ वाईटावर अ चांगुल्यपणाचा विजय श शिकवते
हा बरोबर
ह गुढीपाडवा हा मराठीच्या नवसचे प्रारंभ मालता जाते या दिवसची अ घरासमोर गुढी अ उभारली जाते हा सण नवीन सुरुवात आशा आणि प्रगतीची प्रतीक आहे
बरं बर हॅलो
हॅलो
हा बोला
ह अ मकर संक्रांती अ दिवशी लोक एकमेकाला तिल गुण देतात आणि हा हा
हॅलो
हॅलो
हा बोला आवाज न येत होता
अं गुढीपाडवाच्या मराठीच्या नववर्षाचा प्रारंभ मानला जात तुम्ही काय तुम्ही तुम्हीी काही सांगले ना तुम्ही काय काय तयारी कर ते आणि तुम्ही कि अ काय करते कोयपण तेवहार ते तो तुम्ही काय करते
गुढीपाडव्यात तो सकाळी रोज सकाळी गुढीपाडव्या ज्या दिवशी असतो त्या दिवशी सकाळी उठतो अंघोळ वगैरे करतो नवे कपडे घालतो गुढी उभारतो गुढीची पूजा करतो न नवनिवन भोजन तयार केलेले अ गुढीला थाळी दाखवतो मग भूक असं खूप काय करतो दिवाळी येते त्या फटाकडे वगैरे फोडतो दिवाळी सारखं घर एकदम लाईट नाही झगमगत सारखंच सजवतो त्यांना मकर संक्रांत येथे तो तिळगुळ वगैरे वाहतो तिळचे तिळगूळ बनवतात तिळगूळ टाक तिळाने गूळ टाकून असं एकमेकांना गोड गोडने बोलतो त्या दिवशी म्हणजे असं टाइमच बोलायचं ज असं म्हणता त्या दिवसाच असं खूप काही करता आम्ही हॅलो हॅलो
हॅलो
आवाज येतोय
हा हा य
हा बोला बोला बोला
हा हा त अ आमज क अं होळी आणि रंगपंचमी ह आनंद आणि रंगाचे सण आहेत या सणामुळेले समाजातील भेदभाव विसरून सर्वजण एकत्र आनंद साजरा करतात
हा
आणि त्योहाराचे आपणा संस्कृतीचे जतन होते नवीन पिढी आपल्या परंपरा रूढी आणि संस्कार याची माहिती मिळते सणाच्या मध्याम लाना वड या आद सहकार्य प्रेम आणि एकताच्या याचे महत्त्व समजते
बरं बर
अ शेवटी एवढेचे महे ही स्थळ हे आपल्या जीवन जीवनातीलत अधराचे अ रंग आहेत ते अ जीवनाला नवीन ऊर्जा प्रेरणा आणि उत्साह देवा आपल्या संस्कृतीचे जतन करण्यासाठी आणि समाजात एकता टिकवून अं ठेकव्यासाठी सणाचे महत्त्व अनन्य साधारण आहे धन्यवाद
धन्यवाद नमस्कार